हॅलो
हा बोला साहेबती ह् नाही बसले तिकेर पाणी च आमचा मस्त आरामदायक
हा तेच खराताा काय बसाच लागत तुम्हाला
हम ज पाच सहा वाजे पाच सहा वाजेपर्ंत झाला आता जाण्याच्या चारूषंगरज झाली फक्त ते पाण्या घे धोन घिऊन साफ चम बेट आहे बाबा बेट झालं
हा
येेत नसतो तर लवकरग्यवस्त
झालं झाला तर बस आता काय
ह जान करा प मोठ सामान ज मन त क
पॅक करून ठेवा सगळं
होम सामानाची लिस्ट बनव बनवाव लागेल आपल्याला व्हॉट्सअप केला कृतीू ववर सामान घ्या शिलवतच घेऊ नका रोज
होत
डोनाल्ड पॅ टवेल
अ टवेल चड्या
ह हा किती ती दोन हाफ टी दोन तीन हाफ टी शर्ट दोन तीन शर्ट हम् तची दोन नाईट दोन नाईट पॅन्ट दोन चेंस पॅ ह
नाईट पॅनट
ह दोन नाईट दोन नाईट पॅनट तीन जीन्स पॅनट
अच्छाच्छ जिन्स जिन्स हा ब झाले तीन शर्ट आहे तीन जीन्स आहे
चार्ज बॅटरी चार्ज बॅट पॉवर बँक
म ते सग्या लाग चार्जर वगैर
चार् सर हा ते पॉवर बँक वगैरे घ्याला का ना आपलं ते
हो
ते आची हे समजा काय म्हणतात त्यारी म्ह सामान बाई ब्रश हम आणखी?
डॉक्युमेंट, लासेन्स, आधार कार्ड
ह
ड्राविंग लायसेन्स, आधार कार्ड
हा ड्रायविंग ला ह आणिची, बाकीच काही नाही मग सामा.
सामनण्याचं काम नाही कपडे नाहीयचे. कपडे फोन फोना लागाल चार्जर, पॉवर बँक असत ते.
हो तू जास्त सामान घ्यायला परत नाही जास्त घेतल्यावरी
हम
चिकून जास्त घेतल्यावर म्हट लहनाचा प्रॉब्लेम येतील. फिराचा प्रॉब्लेमं.
आपल्या जीवनातच मे लावा लागत बरोबर
हम्म
जेवणाच मेळ काय करायच का माह होता.
हो
हम् हम्
हो
हं
काय नाही कटव वर लच बसू बसू.
म लवकर येतो घरी.
हो्यााररामशे.
हो स ब जायचं का मग सजात खेळा तुला
ह आता खय जाऊ एक काय. गेलोतो तर जाईन एकटा का जाउ.
त्याला आहे ना एक तासत मला करून.
मले कायणार
ह् मोठा स्तंभ दाखवला मस्त.
नाही रे मला कायची मजा
करायची मजा. तिकडे फुटबॉलच्या इिकडे मला ज करवा ना.
जालागन जालागन
भेटले तर भेटलं च.
अच्छ अच्छा तू तर म्हणायला नाही.
आता काल गेलो आपण काल क जणवतुलाही जणवतो ना गाब झालेय गेलो.
का का हात झाल्या चांगलाच टाइम होत तिथून
पण ते आता कसं तथक जातो ते समोह. बोल मि तू चांग अेतो आम्ही लवकर आहोत तो अल्का सनाला सां स सुद्ध हो ह सहा वाजता. ह हो.
मंग अजून
काहीच नाही बला आरामदाक क चहा कला पहिले पाणी पाणी आल, चहा आला. गिरेंद्रज चहा प्या लागल मस्त आरामदायक च याार ब हत स का बच पण बाकीकी बिुल का? हॅलो. तांळकडे लईच आरामशीर टाईम चालणार रे म
नाही असं वा असं काम असल्यावर आमशी जे
अस. हो कायकलकल प्ट आपल्याोडी जाव ना. लमे स सामान किमान आहे झोडिओ मध्ये जा्या लागेल ना आपल्याला सामान किमान घ्याय लागेल ना.
ह हाता.
काक मग
काही जाता मग आता कुठे जाता?
काय क पाह क कठ तु बबक आणि लवकर कुठे थक्का टा पाहिजे बारा वाजता आ बारा वाजता काय कर. त्याच्या आभव गरमात चांगलं झा लक्षात दे लाग. असा दिला असतो मी. झुडिओ मध्ये आला की दोन, तीन घंटे थांबाव लागते. स नाही आी प
झुडीओ मध्ये का?
एक दो, एक घंटा ते करवा लागेल ना शॉपिंग सामान इकड तिकडे पडेल ना
कायतरच पुढे शॉपिंग करायला का नाही.
ड्रेस घे मुल्लू मल्लू पहिले आ भारी भारी एकदम झालं वाटते. एकदम टाईट हो. काल नााईट होती एकदम माझी.
काय थांबा. हो. दुसरा का आवाज काय आपल्याला हम्.
हो तची गाडी का म ना. गाडीमध्ये होती की नाही.
गाडी होते का नाही होते होयना होयनना.
हम् टाईम लागलालाय चांगला. ह मग बाकी.
बाकी काही नाही बग.
परेशान काम चालू होता रें लई. ते तर मस्त चालवा लागला की नाही, सगळी म्हटलं मस्त बसून आहे. पुण्याचं मस्त गाण ऐकलगलोय. हेड फोन लावून.
हेडफोन लावल्यावर काय टेन्शनच नाही, मग त्या बाहेरच. बाहेर काय चालायल काय देणं घेणं नाही हेड फोन लावल्यावर.
आणि काहीतरी ऐकायला लागलो मोबाईलमधे.
हम् हम.
हो
पिक्चरचा आवाज यायला लागलाय की पण
हम् पिक्चर लावलय.
लई गर्दी आह की तिकडं लोकं येत.
हो. गर्दी जास्त नाही, असं पण असं मोठं नाही बसायला.
अच्छा अच्छा
हो.
मग बाहेर जाऊन बोलले का लोकांच बोलायचं डिस्टर्ब करायला आलोय का?
कोण बाहेर ह
स्ट सनसच स् सन्स
बसू ना ओ.
हो का.
हो.
नाही आजून.
का हि नाही बाबा, आमदायक काम बसलो, आता मस्त इथं. कवा येते काय माहित. कवा गाडी कवा येते.
काय गाडी काय, गाडी
हो, ते काय माहीत म्हटलं.
होईन होईल हो.
लवकर झालं पाहिजे, लवकर यायचं होतोय घरी.
अं..
घरचे
घरी कमी आपल्याला द्यायचं नाही.